हा, बोला की. हा, हो हो, येतो येतो. मगाशी कट झाला का कॉल?
मगाशी हाअ कट झाला एकदा म्हणून बोलली.
हा हा चालते चालते. काय नाई बघा ठीकाय, तुमी काय करताय? नाही नाही, आत्ता जेवणार बगा, तुमचं जेवण झालं?
नायी अजून, अत्तन-नाही झालं त्या-ज्या -जेवेन मीप
हा हा हा! काय केलं म तुम्ही? काय केलय मगशी
काय नाय, चवळीची आमटी भात आनि चपाती भाजी वांग बटाट्याची.
व्हेज खाता का तुम्ही?
हा.
कोणता
महा पाऊस आहे का तिकडे?
भरपूर आहे पऊस. थंड भरपूर पाऊस बय थंड वारा आहे, पाऊस आहे.
हा इकडे पण पाऊच आहे. खुप पाऊसए. हा.
हम्म्. हं हं, इकडे पण फाराय पाऊस. थंड वारा तर फार सुटला. आता कमीए पाऊस, नाही बंद झालाय, वारा फार आहे. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आजा हॅलो